हा. अगं तुझा कॉल व्यस्त दाखवा लागलाय की?
नाही. माझा कॉल व्यस्त नव्हतच.
आता मी फोन करा लागलोय, तर ते सांगा लागलेत तुम्ही ज्यांना कॉल केलाय ते म्हणजे दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहेत म्हणून.
कसं काय? तुला असं नॉर्मल कॉल कस आल्यात?
स्क्रीन ऍज तुला स्क्रीनशॉट हा स्क्रीनशॉट करून पाठवतो काय कसं येतय बग.
कारण आता हा झालेय पाच कॉल माझा हा लास्टचा कॉल आहे. पाच कॉल झाले आता. आता माझ्याकडून तुला कॉल नाही लागणार. तुलाच कराव लागणार आहे.
हा तेच की मी दाखवते की तुला तुझ कसं होतय. तुला कॉल करायला गेल कणी गॅस व्यस्त हाय म्हणून सांगतय थांब
म्हणूनच म्हणलंय मी काही तर होत असल म्हणलं म्हणून मीच केलं आणि कॉल.
हा मग तेच बघाल परत आणि बॅग गेलो आणि परत केलो फोन. तरी सुद्धा होईना शेवटी तुझाच आता आला म
म्हणूनच मी केलं आणि मी म्हणलं थांबण्यापेक्षा जास्त वेळ दहा मिनटं त्यात जाणार मग तू बोलली काय? मी बोलली काय? जाऊ दे म्हणलं.
हा हा हा हा. तेच म्हटलं मला पण काय समज ना व्यस्त हाय व्यस्त आता म्हणलं हिला फोन करावं का काय? तेच विचार करालतो म्हणून बॅक आलतो. हा म्हणूनच बॅक लो तोपर्यंत तुझा फोन आला. खर मी
हॅलो. हॅलो. आवाज कठ व्हायला लागलाय जरासं
कट व्हायला लागलय होय.
न्हाय. बहुतेक ते ॲपला लोड घेतय. अरे दंगा दंगा शांत कर.
दंगा शौर्य आहे.
जरा शांत बस म्हणाव, कॉल रेकॉर्ड होतोय म्हणाव.
बोल आले आत आता. तेच शर्विल गेलाय ग बाहेर.
होय, पाऊस पडायला आणि कुठे पाठवलीस.
बाहेर म्हणजे इकडं, वर जिन्यावर चढून जाईल ग. चढतोय पूर्ण जिनावर चढयला बघतोय आता.
लक्ष देत जा बई, अगोदरचो भाय जो जीना तुमचा.
होय होय. म्हणूनच भीती वाटतया तेच बघायला आणि गेलो, आणि काय?
काय नाही बघ.
हा गेलेत का नाहीत पाहुणे.
काय चालूच आहे कंटिन्यू कुठले जातात?
हम्.
मीच जाणार हाय आता.
होय की रात्री आज, नवीन नवीन. हम आठवड्यात आता तीन तीन वेळा चालू आहेत.
बघ.
हम्म.
हम्म.
आणि वर आम्ही काय करून पण केलेलं दिस सतच नाहीं अस
नाही हम्म तसच असतं ते.
होय की, आणि बसून बसून बोलऊन घेतात फोन करू
होय की.
काम नाही तवा काम.
तेच कसं करायचं सांग की कामाला वेळच भेट ना कसं काम करायचं तेन कस आवरायचं काय नाही.
माझ पण तसच झालय लिखाणला म्हणून काय वेळच भेट ना.
मी पण नाही फक्त त्या सभा वाढल्यात म्हणून वाढल्यात.
एच बी वाय सीचं लिहायचं होतं एच बी वाय सी लिहायचं, आणि एस बी वाय सी जायचं म्हंटलं तर आणि आज सि बॅग व्हायचं. कुठलं होत ग, आमच्यात पण तेच अ किती अठरा भरल्यात ब तीस ह्या महिन्यात हे देत ते मी शोधून शोधून भराय लागलोय बई.
शोधून आता मी तर म्हणतोय कंटिन्यू भारायला काय जाय लागलंय. आता झाले ना कसं पण सोडून तिने साहा महिने होऊन गेल्यात की. म आता तू भरल्यास अधले मधले.
काय झालं माहितय काय आधीचे भरलेले कधीपासून ऑगस्ट पासून भरले की नाय ऑगस्ट पासूनच कि मी भरली, ऑगस्टलाच च हे झालना ऑगस्टला होय, त्यासून भरले पण मी ते कशात लिहिलोय मला तेच सापड ना झालय, आणि माझ्या आता वहीत हाय कणी
हा, तुझी अगोदरची वही होती कनाय
हा.
तुझ्या अगोदरची वय होती की नाही त्यात तु मला एकदा नावं लिहायला दिली होतीस त्यामध्ये लिहिलेस काय बघ.
हा तेच तुला सांगालोय नव मी सगळ्या वया चेक केलोय अग. पण मला ते ऑगस्ट पासून सापडेना मग आता? अ ही म्हणजे हे रजिस्टर राहताना नवीन आले की नाही. ह्या रजिस्टर मध्ये अ फक्त हिच्यापासून आहे बघ. नोव्हेंबर पासून आहे असं झालंय.
बर तू ऑगस्ट पासून भरल्यास नाही
अगं आप हेला मॅडम त्यांच्याकडं आणि मॅडम सांगितलेलं की तेच्या आधी हा भराय पाहिजेत म्हंटली नाही काय आल्या आल्या वर मग म्हंटलं भरते म्हणून सांगितलं आणि भर बसलो नाही का इथ घरात ब तेच ती त्यावेळी भरलेलं तेच कुठ होईत सापडना झाल्या तेच शोधाय लागलोय, अ ग ते रीनीव करून पटापटा होतही नही त्याच काह हे वाटत नाही खर ते सापडण त्याच्यामुळे आता सगळ्या शे, अठराच नाव मला सापडल्यात तरी पण बघायला लागली आता
मग आता नवीन जे आता ते पूर्ण झालेले वय तीस -तीस पूर्ण झालेली असते. ती ओढ की नवीन
मग तसच कि तस बघून बघूनच करायला लागली. नवीन जे आता आहे ते सगळं नवीन परत चेक कराल
हे जे आतापर्यंत आहेत ते बाजूला ठेव आणि आता तू आणि पहिल्यापासून सुरुवातीपासून नवीन भराय चालू कर
आता काय करतो महित्या काय आता केटकाळच कणी रजिस्टर आणलं परवा दिवशी तिचं सगळं लिहिलेलं हाय व्यवस्थित काय
हा
आ त्याच्यातली एक थोडी दहा नाव भरायची असं ईचार करायलोय आहे पण भरताना काय करायचं एक सहितच भरत जायेच म्हणजेक्य आप आपल्याला पण बर पडतय ग एका घरातली एका एका म्हणजे ह्याच महिन्यात भरायची म्हणजे पुढच्या वेळी तेच घर परत, त्याच वेळेला येतय असं म्हणजे शोधाय हे कस झाल नाही हे हे सगळं आधीमधी सगळं झालेलं आहे पहिल्यापासूनच हेंच
तू एक एक भरल्यास ना त्यामु तसं झाल ते हॅलो
हॅलो हां ते पहिल्यांदाच भरलेलं आहे की नाही या आसमानाने नाही सगळं आधी मधी भरलेलं आहे त्याच्यामुळे मला पण कन्फ्युजन व्हा लागले अगं
हम्म राहू दे मग त्यापेक्षा तू गप आपला पहिल्यापासून चालू कर आणि तुला सांगितलं होतं मी वई भर वई ठेव म्हणून
तसली
मसे बॅकला की वेगळी वई
हाय किसी बॅक ला आहे रजिस्टर हाय नवे
हा
ते बॅकच रजिस्टर आहे ग पण पहिला रजिस्टर नव्हतं त्यावेळी मी वही वरच लिहलेल ना त्या वईवर नव्हतं काय लिहिलेलं
हा तो का रडतो
शू शू शू घे तेज्या मुळ
समजना झालय काय अता आय असच हे त्यात कस लोकसंख्या कमी झाल्यामुळ त्रासवायला हे मधी चाळीस पन्नास भरलेलं आता
हा
लं भरायच अस झालय ग ह् हम
सहा महिन्यांन येतय नव रीनिव ला
ते येतय सहा महिन्यांना रेन्यू ला येतय
हम्म मग आता तू मागच्या सहा महिन्यापूर्वी कुठली भरली असती नावंओढडून टाके बाकीची रिन्यू करून
आता कुठल्या एवढं लक्षात आहे बा सहा महिन्याला काय भरलेय ते
मग तू तू असं लिहिताना वरती महिना लिह
अगं महिन्यावर सांगते न तुला आता अकरा पासूनच मला माझ्याकडं आहे बघ अकराच खरं ते होईना झाले आता अकरा बारा एक दोन तीन चार होना झाले अकरा महिन्यापासून आहेाच की माझ्याकडे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासूनच आहे ग लिहिलेलं रजिस्
मग ते नोव्हेंबर महिन्याचा अनेकदा काढून बघ
कार हो नाही त्याच्यात बॅकला वयच ना झाले
हम्म
ज बा जरा बाहेर जा ते य तारीख चेंज दाखवत्यात की नही सीबॅक ला
होय
हा तिथं तारीख चेज कायच दाखवना झालय हा एक तीस तारीख असा आहे ह
मी ते भारताना बरं झालं तेव ते एकाच भरलय ते व्यवस्थित आता उद्या गोल्डन कडला नावं कुठली द्यायची मला आश्चर्य वाटय
नाव कुठली द्यायची म्हणजे ज्यांचं हे नाहीये ते रेशन कार्ड हा ती द्यायची तुझ त द्यायची तशी
ल्यांच्या आने हुडकून काढायचे कि ते ठेवायचं रे कॉड काहीच कळय
ठेवलेलं हाय माहि तेच देणार बघड दध तिकड परवा माधी एकदा आ्ही मागितलं नव्हतं काय तेच मग अशी बघितलं होतं मॅडम ज मा म वाचलेलं तेच म्हटलं द्यायचं म रिकाम वयचं मग कायत कुठलं सारखं सारखं खतीच करत बसायचं ते ग काय ग हायते काम ते पण काम नाही झाले कीथ दंगा
होक
जाऊदे तीकड
आधी पण काढ दिले काय पैसे मिळायले नाहीत काही नाही
हो फुकट रावायचं त्याने घेतणार घेतलंय की ग
काय काम कामई ना झाले
तुला काय मला पण तसच वाले मी आज वया उघडले बदं
तू उघडल्यास मला तर आता कुठे ठेवलं ते होडकायचंय
का माहितय का अ गं आलं क नाही भागात नाही आलं की कंता तेव्हा हे पोरग एक रात्रभर झोप देत नाही त्याना दिवसाच असं कंटा य ते म्हणतीस ते झोपलं तर म झोपावंच वाटते ते नाहीगरी फहिरज
हम्
हो
कामाच्या कलय म ना
व तेच म्हणूनच म्हटलं हळू बोलात तेच म्हणूनच विचारालात कोणत
हम्म रेकॉर्डिंग कॉल आहे म्हणा म्हणजे कळते
हा चालतंय आणि काय काय नाय बय उद्या तेच मिटिंग हाय मला टेन्शन आलय आधीच
तू सांग मला मी तर एकच वही घेऊन जाणार हाय ते पण म्हणणार सगळं रिकाम हाय काय दाखवू स सांगा मुबारततो मी म्हणणार मॅडम आस
ते त त्याअस्नी म्हणाल होत मंगाशी मला रात्रीच बसून तरी करायलाच पाहिजे तुमच्या बरोबर तुमची दाड दुखत होती. त्या दिवशी रात्री बसलेलो तवा गप लिहीत बसलो असत तर बरं तुम्हाला बी जरा बरं पडलं असत
नाय आमचं लिहून देत्यात पण कुठं काय काय घालायचं हे विचार करायलाच एक रात्र जात्या आणि आज आज आज नाहीच ते नाय हॅलो
अगं तुला सांगायचं राहील
थांब थांब तू कर तिकडून कॉल